हॅलो
हा ते मध्ये नेटवर्क मुळे कट झाला.
हा हा नेटवर्क प्रॉब्लेमच हाय जरा.
किती अ टाइम झाल होत.
अ टाईम काय बघितलं नाही मी तीनशे तीस सेकंद असं आलं.
ह मिनिटमध्ये दाखवलं नव्हतं का.
नाही नाई म म्हणजे ऍड झाल्यानंतर डायरेक्ट सेकंद आला मी ते बघितलंच नाही स्क्रीनवर किती मिनिट झाले. त्याला प्रॉपर दहा मिनिटच लागतय का.
नाही जर पण टोमॅटिक कॉल कट हूणार असेल ना तर अकरा किंवा साडे अकरा मिनिटापर्यंत कॉल चालू राहतोय. आणि त्यानंतर डायरेक्टली कट होतोय म्हणजे त्यांच्याकडून.
मग आता जरी आता आपण पाच मिनिटं बोलल किंवा कमी बोललं तर,
एक मिनिटापेक्षा जास्त बोललं तरी चालतय. हा ख र मग आपले खरं तसपेक्षा जास्त कॉल होऊन जा म्हणजे हो तीसपेक्षा जास्त कॉल करावी लागतील असं हाय. तस कॉल दहा याच्या पुढे किंवा, हा एकशे एंशी मिनिट त्यांचं पूर्ण आपलं कंप्लीट व्हायला पाहिजे असं आहे.
हा हा म्हणजे ज्या वेळेला मी नंतर कॉल केला. ते झिरो सेकंद असं अपलोड झालं म्हणजे दोन कॉल झाले तुम्हाला आता म्हणजे हा तिसरा कॉल हाय.
हम् हम् ते झिरो सेकंडचा तस झाला असेल ना तर तो मे बी काउंटमध्ये धरत नाहीत. झिरोच,
बर पण, पण तिथं व्हरति. ते जे लिमिट ते ना पाच कॉलचं तिथं आता हा तिसरा कॉल असा दाखत व्हलय हणजे मी आता जो केला तो.
हा माझे पण तसे गेलेत भरपूर. भरपूर म्हणजे एक चार गेलेत हा मी ते लागतील, नाही तर मग ते काउन्ट मध्ये धरत नाही ते मला आजुन शी कर माहीत नाय. बहुतेक ते काउंडत मध्ये धरत नाहीत,
जसं कंप्लीट होईल तसं कळेल थोडा.
होय एकेकांना तरी हे डबल टास्क आलं म्हणजे तेच पूर्ण झाल्यानंतर ना. आणि परत
परत आणि तोच त्वस्क असला
होय म्हजे जे नाही केलं तरी चालत असं काय नाही.
ते रिफ्रेश करून टास्कच कच येईना झालेत.
होय ते जरा होत एखाद्या वेळेस हा हा. मग ते आपण ॅटबुटला जर म्हणजे नोंदवलं ना.
हा हां
हॅलो
हा बोलात मी
हा जर मग ते तस जर इशू होत असेल ना तर ते वरती चॅटबुट ऑप्शन आहे बघा.
हा
माहितय का हा त्याच्यावररती नोंदवायचं मग ते त्यांनी करतात. जे एक जेव्हा कधी ते म्हणजे बसतात ना बघायला. त्यावेळेस मग त्याने ते करतात म्हणजे सोडवतात काय असेल प्रॉब्लेम तो हॅलो हॅलो
हॅलो हा
हम ते म्हणजे म्हंटलं की चाटबुटला सोडवतात प्रॉब्लेम. हे केल्यावरती ते तिकीट रेस करायचं असतंय काय असेल मग ते ते आपण कसं चॅट जी पीटीवररती मेसेज करतोय ना
हा हा तस मेसेज
हा एक प्रकारे तस आहे हा म्हणजे एक स्टोअर अस. क टोमॅटिक असं असते बघा.
ह ह
ऑप्शन्स येतात ते तसे ऑप्शन्स सिलेक्ट करत जायचे मग त्याच्यावर ते आपल्याला थोडं इमेज म्हणजे काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याचा शॉर्ट स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करून त्यांना द्यायचं असत. त्यामुळे त्याच्यावरून तने रिकग्नाइज करतात की काय इश्यू आहे ते
बरं बरं
झाले.
ते म्हणजे नवीनच आहे त्यामु लगेच लक्षात येत.
हा म्हणूनच म्हंटलं आणि जर एखाद्या वेळेस नेक्स्ट टास्क दिसत नसतील ना, तर ते तिरी डॉडवर क्लिक करून रिफ्रेशचा ऑप्शन असतो ना.
हा
हा त्याच्यावरती रिफ्रेश पॉल्टस्क वगैरे ते तिन्ही पण ऑप्शन आहेत ना. म्हणजे जास्त करून रेफ्रेश ऑइल करायचा. आणि जेव्हा आपला एखाद्या टास्क कंप्लीट होतोय ना. सबमिट कम्प्लिटेड टास्क म्हणून करायचं.
हा हा
हा
ह् माझं ते तीच काय असं आलं नाही म्हणजे तुम्हाला मी नंतर ना तो स्क्रीनशॉट पाठवतो.
हा तर तेच डायरेक्ट दाखवत नाही पाच पाच असं दाखवतो. पाच कंप्लीट झाले ना मग नेक्स्ट पाच दाखवत.
हा हा
हा असं करत मग ते तीस पर्यंत जात एकदम तीस दाखवत नाही.
ह्म बर बर
हा तुमचे पाच कमप्लीट झाले ना तर मग एकदा रिफ्रेश करायचं. म्हणजे अ तिथे खाली ऑप्शन येत ना ते ग्रीन कलरची दाखवते बघा ते काय लिहिलेलं असते त्यािला त्याच्या वर क्लिक करायचं आणि त्यानंतर जर नाही दिसला टास्क तर तर मग रिफ्रेश करायचा आणि कमप्लीटेड जे आहेत ते टास्क सबमिट करायचं मग तुम्हाला ते रिफ्रेश होते आणि पुन्हांददा पुढचे टास्क दाखवत हो कॉल
हा हा ठीक आहे ते करून बघतो यानंतर
हा हा चाललं
हम्
तुम्ही आता फ्रीच आहे का?
हो आता आहे म्हणजे आज गेले नाही जॉबला त्यामुळे घरीच
अच्छा हा हा मा आणि कोणाचं घरातलं म्हणजे मम्मीचं वगैरे तुमच्या जरी केला तरीही चालतय
ते बहीणच पण त्याला कस झालं अकाउंट ऍड नाही आहे
अ ते म्हणजे तुम्हाला ना ते फॉर्म भरून टास्क घेऊनच मग कॉलिंग करायला पाहिजे असं काय नाहीय तुम्ही म्हणजे आता ऍप घेतला आणि रजिस्टर केलं ना प्रोफाइल टास्क कंप्लीट केलं ना तर मग त्या नंबर वरती तुम्ही डायरेक्ट कॉल केला तरी चालतंय टास्क आल्यावरच कॉल करायला पाहिजे असं काय नाही
हा हा म्हणजे ते दिदीने पण केलेलं मला कॉल त्या वेळेला मला टास्क आलं नव्हत.
हा हा जे ते एकेकांचा समज काय होतय टास्क आल्यावरच कॉल. करायला पाहिजे अस असं काही नाही.
हा मग तेच त्याच अकाउंट वगैरे नाही आहेे ना म्हणजे बँकेची काही कामं नाहीे त्या मोबाईलला.
नाही काही प्रॉब्लेम नाही त्यावर तुम्ही ज जरी म्हणजे आता समजा तुमचं ऑनलाईन अकाउंट नाहीय तरं मगं तिथं तुमचं फॅमिली मेंबरस बँक अकाउंट किंवा यु पी आय पण टाकू शकतात किंवा फ्रेंड तुमच्या एखाद्या टाकलं तरी चालत हा चालतय फक्त तिथं की नाही विचारते म्हणजे कोणाच तुम्ही अकाउंट द्यायलाय
हा हा
काय काय म्हटला ते तिथं जर तुम्ही म्हणजे फॅमिली मेंबरचं किंवा एखाद्या तुमच्या फ्रेंडचं जरी अकाउंट टाकला किंवा युपीआय टाकला तरी चालतय
हा
फक्त तिथं ना रिलेशन विचारते म्हणजे तुमचं ज्यांच अकाउंट टाकालंय त्यांच्यासोबत. काय रिलेशन फॅमिली मेंबर असेल, तर फॅमिली मेंबर्स सिलेक्ट करायच किंवा फ्रेंड असेल तर फ्रेंड सिलेक्ट करायचं. किंवा स्वतःच आहे तर स्वतःच असं म्हणजे तिथं ऑपशन दाखवत होतय अकाउंट डिटेल्स दिल्यावर, म्हणजे असं नाही. की तुमचंच टाकलं पाहिजे.
हा म्हणजे ते माहिती नव्हतं मला मग त्या घरी मगं बहिणी आहे त्याच करणार होते पण तिच पर्सनल जाणार ना बोलणं वगैरे. त्यामुळं मगं म्हंटल. नाही त्यामध्ये बोललेली की त्यात पर्सनल वगैरे आपलं डिटेल्स त्यांच नाही सांगायचे.
नाही नाही आपण पर्सनल डिटेल्स असं थोडे ना आपण काय बोलतो आता घरातला पण सहज बोलतो ना किंवा काही केलंय किंवा काही नाही. असं वगैरे तर बोललं तर चालतं पर्सनल डिटेल्स म्हणजे काय तुमचा फोन नंबर. किंवा पूर्ण घरचा पत्ता. हो नाही तर मग तुमचा म्हणजे आधार क्रमांक, बँक डिटेल्स हा अशा ह्या डिटेल्स नाही द्यायच्या. हा बाकी तुम्ही नॉर्मली काही पण बोलू शकताय फिरल्या वर. काय म्हंटला?
घरचं बोलायचं म्हटलं की पर्सनल होणार ना त्यामुळे मग मी ते ऍड नाही केलं.
घरचं म्हणजे काय आता आपण काय कराव लागलंय वगैरे असं बोलल किंवा जेवलं किंवा काय. करायला हे चालतंय कि एकदम डीप असं काही बोलायचं नाही असं
बरं बरं ते बघते या बहिणीच्या मोबाईलमध्ये ऍड करून.
हा हा ठीक आहे म्हणजे होत ना मम्मी किंवा बहीण वगैरे. किंवा भाऊ असं पण वापरलं तर चालते आता म्हणजे हना पण अलाव कराय लागलेत ना.
ते चालू चालते का आता?
होय आता कराय लागलेत. बरेच जण आहेत वापरायला लागलेत. जे स्टुडंट्स वगैरे आहेत ते बॉईज.
सांगून मी ऍड करून घेतो की.
हा हा तुम्ही प्रॉपर कुठले आहे म्हणजे इकडं? इचलकरंजी वगैरे काय
नाही नाही बाहेर आहे मलकापूर इथं गाव आहे. शेजारीचंआहे इथं थोडं लांब आहे. हो
तुमच्या इकडे पाऊस वगैरे?
नाही अजून आत्ता सकाळी मोठा आलेला आता वातावरण झाले आता बघू.
हा आता परत चालू होणार पडायला म्हटलं.
होय म्हणालेत आता पंचवीस तारखेपर्यंत काय आहे वाटतं पाऊस.
होय हयावेळेवस लेटच झाला.
होय फिरायला वगैरे गेला नाही का पावसाळ्यात?
नाही पावसाळ्यात नाही जास्त फिरायला वगैरे नाही आवडत मला.
नाही आवडत
म्हणजे फिरायला आवडतय पण तेसं चिखल वगैरे असं नाही आवडत.
हा पाऊस नाही आवडत मेन.
नाही पाऊस आवडतोय पण ते असं घाण झालेलं असत ते नाही आवडत.
हम्म
हा
आता शक्यतो सगळे कोकणात फिरायला जातात ना.
होय
हम्म तेच मनल फिरायला वगैरे गेला
तुम्ही गेला होता का?
पण नाही आम्हाला नाही जात शक्यतो बाहेर शॉपस असतंय त्यामुळे दिवसभर तीतच असतोय.
हो ते कामाचे हन होत नाही ना.
होत नाही कुठं जायचं सुट्टीपण देत नाही.
हम्म हम्म हम्म.
हम्म,
आता ना एक मिनिटामध्ये कॉल कट होईल मग मी ट्राय करू का लागेल काय तुम्हाला बघते
हो हो करा की हो करा
हा हा
झालं वाटतं आपण जरी कट केला तरी चालतोय ना.
होय होय चालतय की.
मग मी कट करते तर तुमी ट्राय करून बघा मला लागतोय का?
बरं बरं, चालतय,, बघते.